हॅलो.
हा बोला की हा येतो य
ह आणि आमच्या इथं पण असं ते आरयच फॅक्टरी आहे.
हा हा.
मग त्यात कस मसाले आणि अ लाल तिखट लोणचे वगैरे सगळं बनवते तथ आपण आमच्या इथं भरपर
होय तेच पाहिजेच बायकांना काही तरी म्हणजे आता पुरुषांबरोबर बायका पण काहीतरी काम करून दाखवू शकतात आणि घरी बस घरचं काम तरी किती नऊ लहिले दहा वाजे पण घर चं काम होत
हा वरते होईच का आणि तिथून पुढं मग वेळ घालवायचं म्हणजे पण हाच की वेळेच पण आता जरा महत्त्व कळत
हो होय
होय होय आणि म्हणजे तुमच्यासारख्या अस शेतकरी स्त्रिया असतील तर मग त्यांचं कसं त्यात पण स्त्रियांच घर शेत शेताच्या कामामध्ये ह्या त्यात वेळ जातोय जरी घरी असेल तरी
हम्म
पणण्यासं नसणाऱ्यांचं काय बसूनच की
होय बसूनच आणि आता मुलांना शिकवायच म्हंटलं की कसंताप ही वगैरे य शाळेंच्या म्हणा क्लासच्या म्हणा मग एका माणसा ्याच्यावर चालतच नाही ना आता
नाही चाल थोड आणि आता कसं फॅमिली डिवाइड फॅमिली असतात एकत्र फॅमिलीच असल्या की कस हा बाबा दोन तीन पुरुषांचे का म यट म्हणून नाफ होते पण आता सगळ्या फॅमिलीज डिवाइड झाल्यामुं दोघांना पण काम करणं
लाख
लागते होय आमच्या इथ पण एकीच म्हणजे आणि एकी एकटी जायला लागली तिला फायदा व्हायला लागला किंमतीला विचारून तो म्हणजे जायला लागते होय एकाचं बघून एकेकाचं बघून आमच्या ते तसच झालंय गावात आता म्हणजे मी मा मम्मी म्हणजे मोठ्या बायकांचंच किं लग्न झालेल्या बायकांचंच कशाला असं म्हणजे मुली पण आहेत जा असं आमच्या वयाच्या वगैरे
हम
कॉज वर आ म्हणजे माझ हे झा ना गुश कंप्लीट झाल्यानंतर परत पुढ ऍडमिशन घ्यायचं म्हणत होते मी मग त्या परेड मध्ये खूप मध्ये टाइम हो त्या जवळ जवळ तीन ते चार पाच महिन्यांचा टाइम होता
हा हा ह
ते गारमेंट माझ्या घराच्या पुढेच एक गारमेंट चालू केलेलं ना त्या माझ्या शेजारच्या किन
हा हा
ह म्हणलं मला आणि मला मेन म्हणजे शिलाईची पण जास्त आवड आमची नामदेव शिंपीच कास्ट आहे ना त्यामुळे शिलाई वगैरे आमच्या रक्तातच आहे ते
हम
मग शिलाईची पण आवड होती मग बसून तरी काय करायचं म्हटलं तेवढंच एक कला अंगात येईल म्हणटलं
हा हा
म मी स्वतःहूनच विचारलं त्यां ना का की असं असं आहे टाइमिंग आहे माझ्याकडं मम्मी येऊ काात म शिकवणार का मग त्या म्हल्या हो चालेल मला असं आणि त्यांनी नक चालू केलेलं ते त्यांना पण बायकांची गरजच होती
हा
म्हणून मग मी यू का म्हणलं मग ये म्हणल्या मग सुरुवातीला मी मी एकटी
हा
मा्या त्या आम्ही दोघी शवत होतो फक्त आणिकी रिकामेच असायचे मग मी चाले हे समजल्यानंतर मग त शेजारच्या अजून मग तू जातेस तुला परवडते का कसं असतं काम वगैरे म्हलं हो परवडते. तुम्हाला यायचं असेल तर या मग तसं माझ्या नंतरच जवळपास मग कितीतरी चार ते म्हणजे त्यांचं थोडस म्हणजे थोडं लिमिटमध्ये होता ना घरी बनवत म्हणजे घरीच असल्यामूळ लिमिटमध्ये म्हणजे थोड्या प्रमाणात होता त्यांचा व्यवसाय तो
हा हा हा म्हणजे नवीन आहे त म्हंटल्यावरती जरा थोडकच हे असणार ना
हा हा मग ते व्हायला लागणार ना सुरुवातीला ज्यांना येत नव्हतं त्यांना हम्म मग ते शिकवून वगैरे मग ते सा म्हणजे व्यवस्थित ट्रेन झाल्यानंतर मग ते पेमेंट चालू करत होती. मग तसं मी पण आठ दिवस शिकले पहिल्यांदा व्यवस्थित मग जम ते म्हणल्यानंतर मग तिथून मग पेमेंट चालू झालं मग माझं मी चालले समजल्यानंतर अजून पण बाकी किच्या बायका आयला लागला.
हा हा
मग तिथ कि पाच ते सातच मशीन् होते मग त्या अजून बाकी बाकीच्या पण बायका त्यांना येऊन विचारत होत्या की असं असं मग ते म्हणयचे तुमच्या म्हणजे ते आशा ज्या बायका बघायचे की तुम ज्यांच्या घरीत असे मशीन असते. ते गार्मेंटचे मशीन वगरे असतात ना मोठे हा मग तसं मशीन ज्यांच्याकडे आहे अशांना मग ते द्यायला लागले काम मग ते घरी पाठवायचे त्यांच्या मग ते घरी शिवून द्या म्हणजे आणि अशा पण बायका होत्या की ज्या अगोदर गार्मेंटमध्ये काम केलेल्या होत. त्या पण ते तिथं गारमेंट मध्ये जाऊन शिवन त्यांना जमत नसल्यामुळे त्या मग घरी राहिलेल्या होत्या.
हा हा
मग तुम्ही घरी देताय का विचारल्यानंतर मग हो चालेल देतो म्हटल्यानंतर मग त्या घरी पण शिवून द्यायच्या मग ते बाहेर शिवणाऱ्या पण एक पाच ते सहा बायका होत्या आपल्या आम्ही तिथं शिवणाऱ्या होतो पाच ते सहा बायका
हां हां हां हां
त्या मुळे ते म्हणजे मी पण त्यात रोळलेली थोडे दिवस
होय कि
म्हंटलं हे करत बसले तर मग एज्युकेशन कडे लक्ष जाणार नाही म्हणल. मग काय कॉलेज वगैरे चालू झाल्यानंतर कधी कधी तर मग ते ओळख वगैरे चांगली झालेली रोळलेलो ना त्यांच्यामध्ये मग ते म्हणायचे तुला कधी सुट्ट्या असेल त्यावेळी येत जा एखादा दिवस रविवारी वगैरे
हा हा हा
तेवढंच जरा हे होतंय हा हा म्हणायच मग ते थोडे दिवस ते पण केलं.
हम हम
नंतर मग काय पूर्णते मग कोल्हापूरला जावं लागायच नाही इथून मग अंतर जास्त होतं तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे. तेवढ होय मग तेवढं कॉलेजला जाणं येणं प्लस ते कॉलेज अटेंड करणं परत इथं येऊन आणि ह्यांचं काम वगैरे मग ते जमायचंच नाही. त्यांना म्हटलं नको काकी राहू दे ह्यावेळी काही जाणार नाही आता परत बघू नेक्स्ट कधी पडेल तेव्हा येते म्हणून
ह मग कॉलेजला तुमच्या इथं कु इथून कुठे जायला लागते.
मी कोल्हापूरला जात होते शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणजे ग्रॅज्युएशन लेव्हलपर्यंत आहे इथं इचलकरंजी म्हणून शहर आहे एक पाच किलोमीटर अंतरावर मग ग्रॅज्युएशन माझे इथंच झाले पण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे जे मला ज्यामध्ये करायचं होतं त्याचं इथं शिक्षण नव्हतं नाहीच, इचलकरंजी मध्ये मग कोल्हापूरला शिवाजी युनिव्हर्सिटी आहे ना,
हा
तिकड जावं लागतं मग आता म ते दिवसभर म्हणजे जाताना तीन बसेस आणि येताना तीन बसेस अशा सहा बसेस बदलाव लागतात.
होय ना मग त्या म्हणजे टाईमालाच असणार बस काशा सारख्या असते बस
नाही कोल्हापूरी इचलकरंजीच्या बस आहेत सारख्या पण इचलकरंजी मधून माझ्या गावाकडे येणारी बस आहे ती टायमिंग मध्येच आहे. टाईम मध्ये ती बस भेटली तर बरं नाही तर मग इकडं घरून कोणाला तरी बोलवून घ्यायचं किंवा मग रिक्षा. वगैरे पकडून यायचं असं स्ट्रगलिंग लाईफच होती ती.
रिक्षाला वगैरे जास्तच घेत असणार एवढं लांब म्हणजे.
होय होय रिक्षाला म्हणजे वीस रुपये आहे. रिक्षाला बसला कि ती सहा रुपये होतं आता पण ते म्हणजे आता वाढवलेत ना रेट परत आणि आ आता नऊ नऊ रुपये आहे.
हा हा हा. मग एकटच आहे तु मी काणी मैत्रिणी वगैरे कोण आहे.
माझ्या गावातली मी एकटीच आहे.
हम्
आता म्हणजे माझ्या नंतरच्या बॅकच्या ज्या आहेत त्या एक दोघी तिघी मुल्या आहेत. पण त्यांचं बघू त्या कसं हॉस्टेलला वगैरे मग राहणार असल्या तर मग काय. माझ्यासोबत येणं जाणं नाही होणार त्यांचं अपडाऊन करणार असल्या तर मग चाल
करते हा
आणि पण आता आहेत बाकीच्या शेजारच्या गावच्या मुली पण आहेत मग त्या चलकरंजी पर्यंत एकत्र चलकरंजी पर्यंत यायला लागते वेगळ्या वेगळ्या गावातून
हा हा.
मण आता डचलकरांजीतून पुुढं मग जाऊ शकते एकत्र.
ह हा हा ह
असं सगळं आहे.
म्हणजे रोजच हे करत कसरतच करत जायचंय म्हणायचं
तरच आहे हे तब्येत त्यामुळेच म्हणजे तब्येत थोडीशी माझी बारीक आहे ना. मग ते सगळे म्हणतात बारीक किती आहेस बारीक किती आहेस पण मी काय स्ट्रगल करते काय कष्ट करते ते माझं मलाच माहिती आहे म्हणटलं तुम्हाला काय सांगून. फायदा नाही आहे.
होच आणि काही तथन तर काही जाऊन नसतं बसायचं आहे आणि हाच की
होयच की आणि तर आणि मेन म्हणजे असं पण नाही की बाबा हा एका दुसरा दिवस गेला परत मग नाही गेलं तर चालते असं पण नाहीये तिथं कंपल्सरी अटेंडन्स द्या द्यावीच लागते. जेवढ आपले नॅशनल अस सुट्टी म्हणजे सणांची सुट्टी नश हॉलिडे जेवढ्या असतात तेव्हाच फक्त मग सुट्टी असते तीच फक्त आणि आपलं गणपती ह्याची दिवाळीची वगैरे सुट्टी सहा महिन्यानंतरची आणि ही मे महिन्याची सुट्टी हीच एवढी म्हणजे जास्त दिवसांची सुट्टी
हा हा हा
मग काय त्यांचं आणि ह स्कॉलरशिप मिळणार असते ना.
हा.
मग त्यासाठी अटेंडन्स पण कंपल्सरी असायलाच लागतोय मस्त स्कॉलरशिप मिळायची असली तर मग जायला पाहिजेत.
लागत असंल.
होय होय होय असच आहे सगळं आणि. असं म्हणजे विषय पण अशे असतात की आपण एखादा दिवस जरी नाही गेलो तरी मग ते पुढंच काय शिकवलेलं पण समजत नाही असं आहे ना
हं हं ह् ह.
त्यामुळं आहे अजून काय ते
विषय कोणता आहे?
माझं कंप्युटर सायन्स आहे विषय
हां हां.
त्यामुळे ते आता आणि सगळं हे आय टी मध्ये असल्यामुळे रोज वेगळं वेगळ सगळं येत जातंय ते ए आय वगैरे आल्यामुळं सगळं पटपट पटपट हे करायची कोण घ्यायला लागतंय आहे अजून एक वर्ष तरी आहे तेवढं एक वर्ष स्ट्रगल करायचा
हा होयच की
नंतर काय मग आहे जॉब वगैरे
हा मग ह्याचे जॉब कुठं म्हणजे आपल्या इथं भेटतेत का पुण्यामुंबई
नाही आपल्या इथं असं नाही शक्यतो पु पुणे मुंबईलाच जावं लागतं चेन्नईला वगैरे
हा
ते कसं आय टी कंपनीत लागावं लागतय ना जॉब
हा
म्हणजे जे शिकलेय ते आताच जॉब केला तर की बाबा हा काहीतरी शिकलेला फायदा आहे. असं तर म्हणता येईल मग ते तस जर करायचं असेल तर मग पुणे मुंबई असाच एरिया आहे जॉबसाठी
हा हा हा
हुं
मग भरपूर हे करायला लागते कसरत कराय लागते तर
कसरत म्हणजे चांगलीच कसरत आहे आणि नाही म्हणून पण चालणार नाही बाबा घरचे काय म्हणले अस ते तुला जमत नसेल तर राहू दे पण आपण स्वतः केलय त्यामुळे आपल्याला करायलाच पाहिजे असं पण विषय
कशाला महत्वच नाही ना आता
नाहीच राहिलेलं होयच की. आणि आता म्हणजे आमच्या पूर्ण घरामध्ये एवढं एज्युकेशन फर्स्ट टाइम मीच घेते बाकी सगळ्यांच ग्रॅज्युएशन पर्यंत झालंय मास्टर्स पर्यंत मीच गेलीय
हुं ठेऊ का मग?
हा हा चालेल ठेवा.